नमस्कार ताई येतो का आवाज हो येतो येतो माझा येतो येतो ना नमस्कार नमस्कार आपण आता ना सकारात्मक विचार हा सकारात्मक विचार पद्धती ती वर बोलूया. कारण हल्ली खूपच लोक सकारात्मक विचार झाले ना.
हो हो खूप चालेल हो चालेल चालेल चालेल
हो काय होत की आपल्याला लहानपणापासून नाही म्हणण्याची इतकी सवय लागलेली अस ते ना, तर त्याच्यामुळे आपल्या कुठला पहिला शब्द नाहीे च येतो. कारण काय की नवीन काम सुरु करायचं ना. तर मग इतक्या वेळेला लहानपणापासून तो नाही ऐक लेला असतो आपण तर त्याच्यामुळे लहान णापासूनच मुलांचे जडण घडण जास्त होते कारण येतील असच शब्द वापरले पाहिजे, अस एक थेरी सांगते हो त्याच्यामध्ये सुद्धा आता आता पण समजा म्हणालं. कि अर्धा ग्लास रिकामा आहे तर तो नकारात्मक होतो. आपण म्हटलं अर्धा ग्लास भरलेला आहे. तर तो सकारात्मक होतो नाही का वाक्य म्हणजे इतका छोटे छोटे वाक्य सुद्धा आपण बोलले पाहिजे मला वाट
हो बरोबर पण एक सांगू का माझ्या बाबतीत मी त्यां नकारात्मक कधी विचारच करत नाही कारण मी अस म्हणजे जॉब ला पण होते ना तिथं मॅनेजर म कधी मला सांगायचे हे करायचा ते भले ते माझ्या कडन होणार नाही मला माहिती ती माझ्या ऑलरेडी अगोदरची काम आहे. पण मी त्यांना हा हो. होन जाईल कोन जाईल. ते मला म्हणायचे. म्हणजे ते स्वतः मला म्हणायचे की नाही तो कधी बोलती नाहीे बोले. हायय बोलंगी म लकन करेग उका मन काही मम् ममी त्यांना म्हणायची सर अ ऐसे क्या होताय आपकी भी मर्जी एक हो जात ह ना आप भी फिर नाराज नाही हऊगे फिर आप म नाही बोलूंगी फिर आप बोलंगे क्या? हो बलदिया.
नाही मराठी मराठी मच आपण बोलूया हो हो. आणि मग असे करता हो हो. असं करता करताना. आपल्याला ती सवय होते आणि मग तेि चड. वय ला कधी क हो क एखा नकारात्मक जेव्हा आपले शब्द सुरू होतात. किंवा विचार सुरू होतात तर तशीच मग एक शृंखला बनत. जाते नाही का आशी साखळीच्या साखळी
हा आणि आपण न करत मग बोल ना त म ते काय म्हणतात ना युनिव्हर्स पण मगं आपल्याला आस नकारात्मक हे करतात व्हय की पूजा आणि आस तेच्या पुन्हा आनूभव मला पण आशी अनुभव जर कधी काही गोष्टींना म्हटलं ना नाही करायचं हे. म्हणजे आसं आपल्या एक मनात पुन्हा आस आपल्याला आसं वा की नाही ही गोष्ट नाही करायची. पण बरोबर ती खर चा म्हणजे काहीतरी आसत तेच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो. किंवा कायतरी होतो. नाही होत ते म हां आसं म्हणजे आणि
त्मक समजा आता महिला अशा टि व्ही पाहतात सिरियल पाहतात त्याच्यामध्ये अस काय काय दाखवतात. ना नकारात्मक जास्त गोष्टी दाखवतात. त त्याचं आपण मेंदूमध्ये साठवण होत होत ना आप ली विचार पद्धती पण हळूहळू तशी बनायला लागते. आणि आणि मग आपला माणूस समजा आला नाहीये तर आपल्याला पहिलं नकारात्मक गोष्ट आठवते काय झालं आसेल, अपघात झाला आसेल का? हा आजारी आसेल का आस सार क महिलांना वाटत राह त आणि त्याच्यामुळे जास्त ताणतणाव तयार होतात. हो की नाही तर त्याच्यामुळे आशे सुद्धा नकारात्मक जितक्या गोष्टी आहेत ना त्या आपण ऐकणं सुद्धा सोडलं पाहिजे. असं म्हणजे कमी ऐकलं तरी चालेल पण म
पण कसं असत ना काही काहींना म्हणजे म काहिंना ती सवयच असती हो मी आश ती एक महिला बघितली आहे. अं साधं साध तिचा नवरा उशीर हो म्हणे नाशिक मध्ये चांगलं नाहीये, नाशिक चांगलं नाहीये उशीर झाला त्यांना उशीर झाला काही आसल ॲक्सिडे म्हटलं बावळटासारखा असा विचार कशाला करती म्हटलं तू. काही झालं असल, काही काम असंल, थांबले अस तीन म्हंटल तत म असा विचार नाही करायचा नां. म्हटलं मी
णि त्याच्यामुळे काय होत, की त्यांच्या ह्याच्यामुळे एखाद्या गावात च बदनामी होत ते किंवा एखाद्या शहराची बदनामी होते आणि कशालाही ते अस नकारात्मक लावून ठेव एखादा वार, एखादा वार मला चांगलाच जात नाहीये, इथून असत काही फुलांचा एखादा रंग, म्हणजे त्यांचे नकारात्मक विचार ते वेगवेगळे त्या गोष्टींना लावतात आणि त्याच्यामुळे तो दिवस आला, की त्यांना धडधडत.
हं वास्तविक पाहाला गेलं तर असं काहीच नाही. असं काहीच नाही आप आपण जेवढं मनात हे करतो ना तेच, सगळं पुढे हे होतं
बरोबर ना, बरोबर ना, आणि म्हणून ध्यानधारणा हे त्याच्याचसाठी सांगितलेली असते, की तुमचं जे योगासन वगैरे आहे हे ना, त्याच्यानी सकारात्मक वि चार हं हवे बाबा किंवा निसर्गामध्ये जाऊन थांबणं, किंवा ऑक्सिजन जास्त घेतला तरी सकारात्मक विचार होतात. ना, त्याच्यामुळे आजूबाजू झाड असणं, छोटीशी बाग आपली स्वतःची अस हो या सगळ्या गोष्टी सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या असतात.
हा बरोबर बरोबर
व्यक्ती आहे ना त्यासूद्धा सकारात्मक विचार करणाऱ्या तरी आपल्या म्हणजे पूर्ण जडणघडण वर लक्षात येतात ल्या कि किती आपल्यावर परिणाम हो आयुष्यावर नाही का
बरोबर आहे ना कारण ते कस मूळे आपल्याला पण अस आपण त्यांच्यामध्ये राहिलो ना तमा आपल्याला पण असं हे होतं की अ काही म्हणजे नका इकडे नका जाऊ हे नाही करायचं असं नाही करायचं मग ते आप आपल्याला आपल्यावर पण साहजिक परिणाम होतो त्या त्यामुळे मला असे लोक आवडतच नाही मी जास्त तर त्यांच्यापासून चार हात दूरच राहते नाही ऐकत तुम्ही एक हा
आणि अंधश्रद्धा सुद्धा वाढतात नव्ह त्याच्यानी उगीचच म्हणजे काही लोक म्हणतात. हे करा ते करा अंधश्रद्धा भीती असली की मग भीती कस आहे नकारात्मकता जेव्हा येते तेव्हा भीती वाढते भी ती वाढली की अंधश्रद्धा वाढता
अंधश्रद्धा आणि ते जास्तच ते जास्तच भीती वाढली का दुसऱ्यांना पण घाबरवतात ते असं काही छोट्या गोष्टीवरण, हो-हो-हो बरोबर मग आणीते दुसऱ्यां नाही घाबरवतात. आपण जर आपण तसं नाही पण ते अजून त्यांचे विचार आणि आपण तसच करून टाकतात आपण किती वेळा मी तर माल मी, तर मला अनुभव आलेले. मी किती वेळा सांगितले चु काही होत नाही, काही नाही. मी तर साप सुद्धा पकड लेले हाता मध्ये
हो ना,
मग म्हणायचं म्हणायचे काही होत तो चाव तर अरे काही करत नाही तो, त्याला असं व्यवस्थितलं तर काहीच नाही हे करत तो.
हो बरोबर आहे आणि निसर्गात पण इ की जास्त स सकारात्मक ऊर्जा असते ना आपण जर बघितलंं ना तर ते त्यांच्या यांच्या कामात रममान झालेले असतात. ते नाही का? तर किती छान गोष्ट आहे कि त्याच्यात रममान तोंडलंखुप चांगलीयेत गोष्ट आहे म्हण म्हणजे उगीचच आपलं काहीतरी अ बोलायचं एक एकमेकींबद्दल बोलायचं महिलांमध्ये हे प्रमाण जास्त वाढलेलं दिसतं आपल्याला एकमेकीबद्दल बोलणं रिकामपणामध्ये काहीतरी उलटेच विचार करणं किंवा एकदा विचार सुरू झाले नकारात्मक त्यांचे सात साखळी तयार होते आणि म्हणून ते सुरुवातच जेव्हा झाली ना हो ते शिक्षणच आहे खरं तसं हो तसं प्रशिक्षणच घ्यायला पाहिजे कि कि सकारात्मक विचार कसा करायचा किंवा असे विचार आले तर त्याला थांबवायचे हे कसेय नाही का तर त्याच्यामध्ये खूप व अशे वेगवेगळे टेक्निक आहेत. सांगितलेले हे विचार थांबण्यासाठी कसं करायचं एक सोप पण टेक्निक आहे रबर बँड टेक्निक म्हणतात त्याला ह रबर बँड हाताला लावायचाअस तू आणि तो असा ओढायचा जेव्हा नकारात्मक विचार येतील तेव्हा ओढायचा तर हाताला एकदम जोरात झट का बसला पाहिजे आणि तो जर बसला की आपल्याला आपोआप कळायला लागतं की नाही नकारात् मग विचार सुरू झाले ना झटका येण्याच्या आधीच शरीर आपलं विचार जे आहेत ते लगेच सोडतो आणि दुस विचार करायला लागतात आम्ही खूप ठिकाणी प्रयोग केलेत त्याचे त्याची खूप छान न अ हं
हा जे आहेत आजूबाजूला नकारान बघावा लागेल मग असं. प्रयोग
हो, आ छोटासा रबर बँड टाकायचा. त्यामध्ये आणि फक्त आला विचार की, पुढ हायत जोरात झटका लागला पाहिजे बरं. अशी एक छोटी टेक्निक आहे. ह तर असे छोटे छोटे आहे किंवा आपली साधना करावी लाग काही पुस्तक चांगले सकारात्मक वाचता येतात. व्हिडिओ बघता येतात. आपल्याला हो हॅलो ह मग व्हिडिओ बघता येतात. हाय ना, तर हा सकारात्मक. अ आपल्याला बऱ्याशा गोष्टी पुस्तकात. सुद्धा वाचून
हो बरोबर आणि आपण स्वतः एकदा म्हणजे आपल्या मनाची तयारी झाली ना. आपल्याला नकारात्मक वीज पण येत नाही. हा होईल जे व्हायचं ते बघून नंतर तर असं असं होत माणसाच ते नकारात्मक विचार. केले ना मग त्या वेळेस ते पुढे काय होईल? मग आता असच होईल. होईल मग आता तसच होईल असं होतं ते. आणि पण ज नाही केले ना जे बघू पुढे जे व्हायचं ते काय? कशाला? एवढं टेन्शन घ्यायचं. लोक पुढे कसं होईल? मग पुढ काय करायच? म मुलांचं शिक्षण हे कराय मग पुढे अस होईल. ते जे होईल ते त्याच्या नशिबात जे असेल ते करेल तो.
हो म्हणजे विचार पद्धती आहे ना ती विचार पद्धतीच आपली आपण सकारात्मक करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. असं मला वाटतं. म्हणजे तसा अभ्यास केला ना आपण कि कसं करायचं त्याचे व्हिडिओ किती पुस्तक आहेत. ध्यानधारणा असतात. नंतर अ योगासन आहेत. कितीतरी गोष्टी आपल्याकडे आहेत कि ज्याच्याने हो आपल्याला शिकता येत ना सगळ्या गोष्टी हो हो आपल्या शि छान आपली चर् झाली आत मुलांना आपण सकारात मग करूया.
मी करतेच बाबा माझ्या मुलाला. मी तर खूप रागवते त्याला. तो कधी कधी काही गोष्टीवरन हे करतो ना चालेल चालेल ओके मॅडम गुड ना